हॅलो हा बोला की
हा काय आवरलं
हा आवरलं बग बाळ तुझ
माझं अजून थोडं हाय बघा
हा हा आणि काय बाळ ग काय करायल आी
बाळा हाय आता बाहेर गेल्या
हा हा
आणि तो काय आता शाळेला गेला
हां हां
ते शाळेला जाऊपर्यंत काय आवरतच नाही घरातलं
नाही नाही शाळेला जऊसपर्यंत पोरांचा सगळं आवरुस पर्यंत काय दुसरं काम सुचतच नाही का
होय
हम्
काय नाही बघा तेच तुम्ही परवा रेसिपी सांगितलेला गोड चपातीचा
हां हा
ते आज करून दिलं त्याला टिफिन ला
हा
आणि घरी पण खाऊन गेला होय आवडला त्याला खूप छान झालेय म्हणतला
ह जला वे हा वेलची जरास तर हे घाललीस तर सुंट तरी घातलीस तर पण छान लागतय तेव्हा
होय होय छान लागतेय ते खाल्ला तो आणि
जरा केलं की करायला पण जास्त आपल्याला हे होत नाही आणि ते एवढंच जर केलं तर पण ते पोरं पण आवडीने खात्याात आणि बरं पडत ह हम् पहिलीला आहे ना लहान आहे अजून
होय पहिलेलाच आहे लहान आहे आणि कसय मा ते काय त्याची तब्येत लय नाजूक असत्या म्हणजे त्या जर जरा वजन तन कमी आहे नाही या
आमची पण आमच्या पण नातीच तसंच आहे बघ पोटालाच खात नाही ग हे नको ते नको हो असंच म्हणायचं वाळलं खातंय आणि तसंच झोपते एक एकदा पण रात्री दूध पाजून झोपवतो काय करते सांगते
होय तसच करतात पोर
काय तरी वाळलं खाल्लं की नाही ब जास्त म्हणजे तेी वाळलं बी लई खात नाहीत ते नाही कुठं जरा असयचं कुठं तर खातय तेवढंच बघ त्याच्यावर पाणी प्यायचं झोपायचं होय आमची आता दुसरीला हाय
होय
होय
तो पहिलेला गेला सोडा खर त्याच्या कसा माहितय का त्याच्या बरोबरीची पोर सगळी खातात स व्यवस्थित आहेत त्यांची तब्येत आणि हे ज तब्येत नाजूक आहे मला टेन्शनच येतय ह्याला नेमकं काय घालायचं काय नाही काय कळतच नाही
आणि मी आम्ही पण कसं ते बाळाला आमच्या पण पिलीला असत तसंच म्हणूनच मी डॉक्टरसनी दाखवलं म ते लहान मुलांच्या कग्नोळ्याला मग त्यांनी काय म्हणालं ते आता आम्ही देतो एक महिन्याच औषध टॉनिक हे दिवसपर्यंत ती पोर म्हणजे खात्यात भूक लागली म्हणून पण हे औषध बंद झालं की आणि परत त्यांच हाय तसच राहतंय मग तुम्ही काय करायचं थोडं, थोडं वेगवेगळं, वेगवेगळं असं करून त्यांना जरा, जरा जरा दोन, दोन तासाला दोन, दोन तासाला त्याला पोटाला घालायला शिक सवय करायचं मग ती भूक वाढत्या म्हणून सांगितलं त्यांनी
होय
हां मग तसं त्यांनी डॉक्टर सांगितलं मग ते टॉनिक देऊन पण काय उपयोग नाही आक्का
होय मी पण दवाखाना फिरलय त्याच्यासा त लहानपणापासन जन्मल्यापासून मी त्याला दवाखाना फिरत होतो ते सगळीकडे दाखवलोत त्यांनी म्हटले तुम्ही टॉनिक चालू केलं की तात्पुरतच त्यांनी जेवणार आणि टॉनिक बंद केलं की आणि परत त्यांनी हाय असंच जेवायला तक्रार करणार म्हणून सांगित
तक्रार करणार होय आमच पण तस सांगितलं का ते सरळ मग आता ते टॉनिक, बिनिक बंद केले आता जरा जरा जरा जबरीनच घालायला बघतो तिला
होय मी पण सगळं बंद केलं वैतागुन मी बंद केलं औषध काय खाणारच नाही औषध खायला बी तसच रडारडी आणि जेवायला बी तसच
तसच आणि आमचं तर लाई किर, किर, किर, किर कर त्या ग असं आता, आता आलंय शाळाच चुकवली आठ ते दीड असते तिचं पण मग आज जरा सर्दी आलंय अंग सगळं दुखालाय आऊ जात नाही म्हणाली मग राहू दे बाई म्हंटलं मग जरा आत्ता औषध घालालोय आणि ते तसच राहिलंय बघ आता औषध खातच, खातच बाहेर गेली एक गोळी खाल्ली आणि वाप जर घे म्हणताना बाहेर गेली बग
होय तसच आणि वातावरण जरा हे आहे का नाही इथ आम सगळ्यासनी सर्दी ताप जरा चालूच आहे
च चालू झालंय हे तर जर बदला झाले आभळ प न आभळ ऊन निदान आबाळ राहिलं तरी पण एक, एक टाक नाही आणि ऊन पण एक टाक नाही
होय आता होय आता कालच बघा कि काल म व्यवस्थित होते काय आणि संध्याकाळी अचानकच डोकं दुखून आलं थंडी वाजून आले आणि सर्दी झाले काय आणि ते सर्दी पण बाहेर पडन आणि घशात दुकाय लागला आणि आवाज असं बसल्यासारखं याय लागले
हा काय करायचं गावी जाणार होतीच नव्ह बा
होय जाणार होते की खरं ह्याची शाळा आता चालू झाल्या आणि कुठं चुक कुण जाता म्हटलं नाही थांबलय मग आणि
होय की ह
होय
तेच म्हटलं म्हणताना हे केलं मग म्हणता मी फोन लाव नाही गे सकाळी तू गडबडीत असशील जायचं घाई गोंधळ म्हणताना आमचं कसं दोघी हाय आवरलं
होय
अ हा काल आमची सून नव्हती लवकर आवरून सकाळी गेलती खर दिवसभर
होय, होय असतय घरात कामं भरपू होय असतात ते का बाहेर कामाला जातात त्यानेच काम अस करतात असं नसते घरात पण भरपूर काम असतात
लई आहे काय किती कराल थोडं आमचं जनावर आहेत बार ह चार, पाच जनावर आहेत आमचं
होई लागतय हो, का आणि त्या जनावरां त्याच्या सोबत जनावर होऊनच आपण काम करायला लागतय, त्याशिवाय ते जनावरांच होत नाही.
होतच नाही होय, एक-एक म्हंटलं तर ते त धार काढून घ्यायचं, ते धार दूध काढून घ्यायचं. परत ते भांड, परत दूध घालून आलेलं ते भांड भांड्याला पण दुपत असलं की भांडी
होय-होय, आमच्यात पण दिवसभर चालू असतंय काम तेझ ते जरा सकाळी आवरण आलं, ते घरातल आवरायच, घरातलं झालं की आणि गोट्या जायच, आणि तितल आवरून यायच, आणि तोपर्यंका संध्याकाळची तयारी
होय की. आणि कसं हूतंय, त्याच्यामुळं कसं बा घरातलं काम दिसत नाही बा. भांडीत भांडी, लोड जाड केलेले, हे काय काम म्हणतात काय? म्हणत्यात
होय, खर शेवटी ते आपल्या शरीराला काय एक चांगला व्यायाम आहे म्हणायचा, आणि करायच.
करायचं कंटाळतय आमचं पण, आमचं पण कसं, सांडगं पापडाचं सीझन झाल्यात ता परवा परवा तर ते एक टाक सकाळी लवकर चारला उठायचं, पापड, सांडगं आणि तिखट सांडग दिवसभर काम असायचं, कुठ एक तास, अर्धा तास, लवणंडल्यावाणी करायचं, आणि उठायचं आणि तयारीला लागायच, उद्याचं ते मिक्सरला लावायचं, परत ते पातील घासायचं. पातीलेला राड लावायचं. चुलीवर नुन ठेवायचं, पाणी मापन ठेवायचं, हे
ते पण, होय, लई दिवसभर चालू असतय तेच, आणि ते मग तेच मी घरी कनी, उडदााच पापड बनवायच म्हणून विचार कराल ते तेवढंच, आ त्या म्हणजे, आमच्या मुलग्याला लय आवडतात.
बनव की बाळ, मी तुला सांगतो रेसिपी
हा सांगा की
त्याच, ह ते कसं म्हळायचं, काय म्हळायचं तुला सांगतो. दोन किलो पीठ घेणार, गळणारयस?
नई नई, मी आता तात्पुरत एक किलोचच करणाराय, कारण मला पण व्हायला पाहिजे ना, या कामातून
हा आणि दोन लाजून लहान हायत, मग तसं करू नकोस बाळ पुरतं करतेस क नइ, म्हणजे तुझा फायदा होतोय, कारण अं दोन किलोला कनी, अ ते मसाला पुडी मिळतय क नई
हा.
रामबंधूचा पापड मसाला, ते दोन किलोला एक पुडी घ्यायचं ते
हा.
हा आणि वरण नई तरी, पोहे खातो बग ते, चमचाला नाही तरी दोन, तीन चमचं त्याच्यात पापडकार घालायचं बाळ
तीन चमचे?
हा तीन चमचे पोहे खातोय, त्या चमचान तीन चमचे पापडकार घालायचं.
हा.
हा, फुल्ल-फुल्ल तीन चमचं टाकायचं, आणि ते दोन किलोला ते पुडी टाकायची, आणि मीठ-बीट वरण काय घालायचं नय, सगळं त्याच्यातच असतंय
होय?
हा, आणि ते पप-फक्त पापडखार तेवढंच तीन चमचं फुल्ल टाकायचं, त्याच्यात दोन किलो पिठात, त्याच्यातलं जरा लावायला काढून घे पीठ, आणि काय तर एक पुडी म्हणजे तुझा फायदा हुतय कसं एक किलोला ते पुडी लई हुतय ग मंग ते पापड चांगलं होत नाहीत.
हा हा, मग काय ते थोडं म्हणजे ते मळून ठेवलं तरी पण चालते ना.
चालतंय की काय कर आज संध्याकाळी मळून ठेव उद्या सकाळी थोडं कर परवा दिवशी सकाळी थोडं कर चालतंय त्याला काय होत नाही.
ह मग ते पापड खार तेन घालायचं अन् मग कसं मळायचं ते.
मग जरा सुमसुमीत एकदम कोमट कोमट पाणी करायचं बाळ. कोमट पाणी करायचं कोमट पाण्यात मळून ठेवायचं आज संध्याकाळी मळून ठेव तू तुला म्हणजे पोरांच्यात होत नाही.
हा होय.
दोन दिवस करणार असलीस तर सकाळी मळ त्या दिवशी थोडं कर दुसऱ्या दिवशी थोडं कर. म्हणजे दोनच दिवस हा म्हणजे का सांग दोनच दिवस शीळ हुतय हे तीन दिवस हुतय शीळ मग अ.
होय होय.
हा मग काय कर सकाळी लवकर मळ.
हम्म.
पोरास नी सकाळी उठल्या उठल्याबरोबर मळून ठेवायचं ते आणि मग तुझं स्वय पाकाला लागायचं म्हणजे पीठ भिजतंय तुझं सगळ पोरं जऊसपर्यं आवरूसपर्यंत झोपली की एक थोडं एक पन्नास भर किती दोनशे पाच मोठं-मोठं पापड मोठं गोळा करायच लई पण बारीक करत बसायचं नाही.
नाही नाही मोठच करणार घरातच हे करायचंय ना आता.
हा, मिडियमच मग काय कराय सगळं ते गोळ करायचं एक थोडं करून घ्यायचं तेवढं लाटाय च लगेच पसरवायचं आतच पसरवायच बाळ उनात घालायचं नाही.
हा.
ह मग ते आज दिवसभर रात्रभर ते दोन दिवस आतच वाळवायच आणि मग कुरकु त्यातच ते ख फॅन खाली ल ठेवू नकोस कारण फॅन खाली ठेवलं क नाही ते वाकडं हुत्यात.
होय.
हा मग काय करायचं पापड एकावर एक, एकावर एक, एकावर एक असं लडी टाकत जायचं.
हा, म्हणजे ते वाळल्यावर म्हणजे एकदम कडंग वाळल्यावर काय जरा नॉर्मल असं वाळल्यावर.
वाळवण नॉर्मल वाळत्यातच ते वाळायसारखं पण वल्ल भार हे करायला टाकतेस क नाही तसं एकावर एक, एकावर एक असं अ त्याला माळा लावत जायचं ग.
हा हा.
पईस पईस पसरवलं क नाही ते वाऱ्यान वाकडं व्हायला बघत्यात.
हा हा.
हा म्हणजे ते एकावर एक, एकावर एक, एकावर एक, एकावर एक नाही असं म्हणजे जरा-जरा अर्ध्या अर त्या पापडावर एक अर्ध पापड, असं लक्षात आलं काय तुझ्या.
हा आल की आल की.
हा मग तसं करायचं बघ बाळ.
हा हा.
मग हवा लई तुमच्याकडे दमट असलं तर एक दहा मिनटं उन्हात ठेवायचं आणि आत आणायचं बघ. एवढच करायचं मग पण त्याच्यावर पण काप पडदा झाकायचं वरण खाली हे करायचं खाली पापड वाळत घालायचं. वर आणि एक कापड झााकायचं साली पांगरायचं.
हा हा.
साड्या चालत्यात. हंतरताना ह करायला हा कोमट पाण्यातच म्हळून घ्यायचं.
हा बरं बर चालत.
तुला जर तेवढं खर कस दोन किलोच तुला बरं पडत काय सांगू काय. सामान पण व्यवस्थित होतय आणि पापड पण छान होतात आणि तू एक किलो तर ते सामान ठेवणार केवढ ते पाकिट मसाला घालणार तेवढं असं होतंय ग, मग ते अंदाज येत नाही त्याच का ते.
हा चालते की.
खरंतर दोन किलोला बरोबर एक पाकिट होत त्यांनी सांगतात मग एक किलोला एक हे. तर ते लई होते म हे हे आणि एक किलो मसाले त्याच्यात नाहीतर छान पापड दोन किलो च होत्या.
होय काय? करून बघतेय घ्या मी.
हा बचत बघायचं चांगलं बघायचं. उगच सामान आती घालून पण काय उपयोगाच नसतय.
चालतय की.
चालत आणि काय, हा कर कर चालत. हां ठेवू, हा हां. ह
हो ह